हॅलो हा येतोय का आवाज हो हो येतो येतो मला पण हो हो हा
झालं का संध्याकाळचं चहा पाणी अच्छा हम हो झालंय मुलाला आले होते ट्युशनला सोडवायला काय आता उद्याची तयारी करायची एकादशीची हा म्हटलं थोडंसं जाऊन काही दही वगैरे काय ते लागतं तेवढं हो हो आहे पाऊस पण व्यवस्थित आहे काही नाही हां तर ते उद्याची तयारी करायची म्हंटलं मग ते दही वगैरे काय लागतं तेवढं घेऊन यावं
हां साबुदाणे भिजवायचे आहे.
हो हो सगळंच ते साबुदाण्यानी पण त्रास होतो ओ ताई.
हां पण मग दोघी टाइम पण भगर त्रास होतो थंडीत.
दुसरं काही खाल्लेलं बरं असतं बघा.
हां रताळे वगैरे घेऊन हां.
रताळी वगैरे किंवा आता याच वरी पण गरमच असते म्हणा.
हां नाही हां थंडी थंडी राहते वरी पण जास्त. हां थंडी असते ती.
चला थोडं नॉलेज मिळाला अजून काही. थंड असतात मला वाटलं इतके दिवस वरी उष्ण असते का.
नाही ते थंडे असते ते, दोघी टाइम नाही. तर पोटाला त्रास होतो दोघे वेळेस म्हणजे एक वेळेस ठीक आहे, पण दोघं टाइमला
दोघं याला नको हां हां आणि तेच म्हण तुम्ही काय बनवणार उद्या?
हां सकाळी साबुदाणे. सायंकाळी बघू रताळी वगैरे तर मग सकाळी रताळी साबुदाणे आमच्या घरात एकाला चालत एका ना नाही चालत पोटू ना
तर सासूबाईंना नाही चालत. आणि मिस्टरांना चालतात पण त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं सध्या ते खाऊ शकत नाही आता असं मग त्यात म्हटलं हां म्हटलं आता काहीतरी घेऊन यावं बाहेरून.
हां रताळी, केळी वगैरे पण
हो हो. बाकी पाऊस वगैरे?
बाकी चालू आहे पाऊस. छान व्यवस्थित आहे हा सारखं पाऊस चालू आहे, आमच्याकडे पण सारखं चालू आहे. नॉर्मल उघडला पण म ते काही सांगता येत नाही लगेच येऊन जातो, इतक्या म्हणजे दोन तीन मिनिट उघडतो लगेच
लगेच येतो जेवढा उघडला तेवढा परत येतो असं होत हां. तेच ना.
या वर्षीची दिंडी काही हे नाही बाबा आ का बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम झाले काही ना काही काही ना काही.
हां काही ना काही काही ना काही.
जे एक रिलेटिव्ह आहे त्यांच
तिकडे नाहीये पण शक्यतो पाऊस.
नाही पाऊस नाहीये हे ऍक्सिडेंट वगैरे तेच भरपूर झालं ना यावर्षी. तर त्यात हम्म या तर माझीच चुलत मामी ती पण वारली त्यात ऍक्सिडेंट तो झाला ना हो दिंडी म म्हणजे ऍक्च्युली त्या याच्यात नाही हे झाली ती. पण ते बघितलं वगैरे ना तर तिला अ ते हार्ट अटॅक आला हो आणि त्यातच गेली लगेच. आणलं होत इथ नाही नाही ते पुण्याला आणलं होत हॉस्पिटलमध्ये- पण मग तोपर्यंत येिहन गेल होत मेजर अटॅक आला ना ते सगळं बघित- उठल्यावरअस एकदम हो, हो, तिचं ना मुगी झालं. तेच ना किती हो पण वाईट हो वाईट. पण झालं आणि देवाच्या, याच्यासाठी लोक किती हे करतात ना. आपण म्हणजे हो. किती लांबून, लांबून, अ महत्त्वाचे काम हे ते सोड. एक तर मी हम्म एक हे बघितलं तर त्यात ते कुठून आलेल ओ तेई. अ लंडन, लंडन ते पंढरपूर म्हण बापरे दुसऱ्या- पर देशात राहणारे लोक सुद्धा करतात म्हटलं वारी आणि आपण इथ इथ इथल्या इथं पंढरपूरला जाऊ शकत नाही म्हटलं आपले दहा कारन तयार असतात. न जाण्याची किंवा यायचं नाही आम्हाला म्हणून
हो- हो तेच ना. हॅलो हॅलो हॅलो आवाज नाही यत मला पण ठेवू नका बर का होऊ द्या पूर्ण कॉल हॅलो- हॅलो
ह
हॅलो हा रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटलं वाटत पण होऊ द्या कॉल आवाज जरी नसला तरी कट नका करू. हा तेच ना हा. हा आता आला ह ते पावसामुळे ना रेंज इकडं तिकड सोडत राहते स हा ते. जओल्यांना जास्त त्रास होत अजून जिओ तर लगेच राें- ईट आण नस पाऊस आला थोडसा पाऊस आला का लगेल.
मी तर हे करून टाकलं बघा ते डिस्कनेक्ट करून टाकलं कारण की ना त्याचा प्रॉब्लेम असा होता ना की हे पण खूप वाढले होती ते चार्जेस.
चार्जेस पण वाढले आणि कॉलिंगला पण प्रॉब्लेम यायला लाग पण आता असं झालंय माझा तीन महिन तर विचार केलेला गेलेला आहे ना. त्याच्यामुळे म्हंटलं एवढं नाहीतर मला पण हो मला पण कन्वर्ट करायचं दुऱ्यामध्ये पण आमच्या
याचा हॅलो हॅलो